हॅलो!
हा येतोयना आवाज
हा येतोय आवाज ह नमस्कार ताई बोला.
तर तई तुम्हाला आज आपण खेळांविषयी बोलूयात का?
हा चालेल ना चालेल आवडता विषय आपला बोला
हो. लहानपणी ग्राउंड वरती खेळ खेळलाय की नाही तुम्ही?
हो मग भरपूर खेळले ना लहानपणी माझ्या लहानपणी असं काही हे इतर नव्हतं मोबाईल नव्हतं. टी व्ही नव्हता,
बरोबर.
हं त्याच्यामुळे मग खेळ म्हणजे काय थोडंस इंडोअर थोडं आउटडोअर इनडोअर म्हणजे असंच बुद्धिबळ वगैरे कॅरम बुद्धिबळ आणि आऊउटडोअर म्हणज जे लंगडी पळी, कबड्डी
आणि तुम्हाला आठवतं का लहानपणी आपण ते असे अ काय काय खडे किंवा बांगड्या वगैरे घेऊन पण खेळायचे. ब बसून खेळायचे खेळ. अच्छा आम्ही ते पण खेळायचे म्हणजे आम्ही अस चार दोन तीन जणी मित्र मैत्रिणी आहेत तर मग आपण पाच खडे घ्यायचे मग एक खडा टाकायचा उरलेले चार खडे एका हातात पटकन घ्यायची आणि मग तो वरचा खडा झेलायचा. किंवा आम्ही ते बि बिबट्या घेऊन पण खेळायचे ते खेळ नंतर मग बांगड्या बांगड्या असतील तर मग बांगड्या अशा घ्यायच्या दहा बारा बांगड्या अशा टाकायच्या खालती आणि मग एक दुसरी बांगडी न हलवता एक एक बांगडी एका बोटानेच उचलायची म्हणजे खूप छान छान खेळ होते म्हणजे जे उन्हात नको खेळायला आणि ग्राउंडचे खेळ तर आणखीनच वेगळे होते म्हणजे
हा
लंगडी कबड्डी खो खो मुली पण खूप छान खेळायच्या आहे खे तुम्ही पण खेळले असतील ना हे खेळ
हो हो मग मी तर भरपूर खेळले ग्राउंडवररचे खेळ तुम्ही म्हटला त्या प्रमाणेच लंगडी कबड्डी अ अजून हुतुतू होता तेव्हा हम्म अ हे सगळं खेळली बॅडमिंटन
ह कबड्डीच ना
हा त्यासारखंच होतं हा एक प्रकारे हा
तू तू तू म्हणायचे कबड्डी कबड्डी आता म्हणतात तसं
हो हो हो हो तसंच होतं बॅडमिंटन खेळायचो आम्ही हा असं बॉल बॉल खेळायचं हम्म म्हणजे असं बॉल बॉल म्हणजे कसं की सगळं आम्ही अ मैत्रिणी असं गोल रिंगण धरून अस उभं राहायचं आणि जिच्या राज्य असेल ती मध्ये उभी राहायची आणि तिच्यावर असं बॉल फेकायचा असं मग ह हा आणि मग तिने असं दुसरी हा जेलायचा असा असा असं खूप मजा यायची पण त्याच्यात
अगदी लहानपणी आपण मामाच पत्र खेळायचे आठवतय का ह
ह
किती किती धमाल असायची ना कारण हे खेळ किती वेगळे वेगळे होते आता मुलांना सगळे कम्प्युटरचे खेळ माहिती आहेत मोबाईलचे पण आपल्याला ग्राउंडचे खेळ खूप खेळलेत आपण शाळेमध्ये पण अगदी पीटीचा तास असायचा की त्यावेळेस आवर्जून शिक्षक पण बाहेर घेऊन जायचे आणि खेळायलाच लावायचे
खरंच आहे ह आणि मजा पण यायची त्याच्यात व्यायाम पण व्हायचा शारीरिक आणि खूप असं ताज तवाण फ्रेश वाटायचं
बरोबर तुम्ही स्पर्धेत भाग घेतलाय का कधी आणि पळायच्या वगैरे
हो हो नेहमीच घ्यायची पळायची स्पर्धा उंच ढ स्पर्धा परत लांब उडी स्पर्धा असं असायचं ना तेव्हा त्याच्यात भाग घ्यायची हा असं कबड्डी स्पर्धा आपण असायची दोन ग्रुप असायचे आणि मग कयचे कबड्डी कबड्डी असं म्हणत
म् मी जास्ती कोणत्या स्पर्धेत नाही भाग घेतला पण खेळाला आव म खेळ बघाय पण आवडायचे म्हणजे पूर्वी अस शाळेमध्ये दुसऱ्या शाळेतले मुलं यायचे कबड्डीची स्पर्धा वगैरे
हो हो
किंवा म इतर काही मल्लखांब वगैरे असायचं तेव्हा त्याच्या स्पर्धा असायच्या मल्लखांव विषयी माहितीय का तुम्हाला
नाही बघितलेलं आहे इतकं खास नाही माहित पण मला
हां नाही तो पण चांगला आहे पण शरीर खूप लवचिक बनतं त्याच्याने पण मग त्या ती तो खेळ असा आहे की त्याला लहानपणापासून सरावाची गरज आहे तुमच्या आवडीचा खेळ कोणता आहे त्याच्यामध्ये जास्ती करून
अ मला ना म्हणजे बाहेरचे खेळ तर आवडायचेच लंगडी पळी वगैरे आवडायचं मला ह पण घरामध्ये पण आहे ना माझ्या वडिलांनी तेव्हा बुद्धिबळ आम्हाला शिकवलं होतं बुद्धिबळ खेळायला खूप आडायचं आ्हा हा
अरे वा
तर त्याच्यानी कसं बुद्धीला पण चालना मिळते म्हणायची आणि मजा पण यायचे खूप असे ह
आता आता खेळता कधी मुलांबरोबर वगैरे बुद्धिबळ
खूप कमी वेळा खेळते आता आता वेळ वेळ मिळणच थोडं अवघड असतं ना हा सगळं मुलांचं घराच करत करत असं मग जस जमेल तसं खेळत असत मुलांबरोबर पण मुलांना शिकवलं मुख्य म्हणजे कस बुद्धिबळ खेळायच
पण माझ्या मुलांनी शिकवलं मला बुद्धिबळ माहिती नव्हतं पण त्याने बरोबर शिक आणि मग सोपं वाटाय म्हट आपण कधीच का नाही पहिले वाटा बुद्धिबळ म्हणजे खूप कठीण आहे बाबा ते काही आपल्याला जमणार नाही पण आता वाट म्हणजे आपल्याला पण जमेल आपण एवढं त्यांच्यासारखं इतक्या फास्ट नाही खेळू शकत पण आपल्याला पण जमतय की बऱ्यापैकी
होके हो ना आणि कॅरम पण होते तेव्हा आमच्या लहानपणी म्हणजे आमच्याकडे नव्हत ण शेज होता तिथे जाऊन मग खेयला पण खूप आवडाय म्हणजे त क्न र्य मिळत नाही आपल्याला तोपर्यंत समाधानच नाही व्हायचं रेड कलरची क्वीन असायची
आणि तेव्हा काय सगळ्यांच्या घरात कॅरम नसायचे एकाच्या घरात कुठेतरी असायच पण सगळे अगदी तिथे जमून ते खेळायच
हा खेळायचे ना मेन म्हणजे ना सुट्टीमध्ये आम्ही पत्ते खूप खेळायचो बरं का म्हणजे मामाच्या गावाला जायचं ना तेव्हा सगळे आम्ही एकत्र बसून मामा मावशी आम्ही सगळे भाचे अ आमच्या आई सुुद्धा आमच्यात भाग घ्यायची कधी कधी असं सगळं मिळून मस्त खेळायचं पत्ते खूप मजा यायची पण तेव्हा आणि नंतर दुपारच्या वेळी मग आजूबाजूच्या असायचे आमच्या बरोबरचे पोरपोरी आम्ही सगळे एकत्र बसून खेळायचो पत्ते खूप मजा यायची आम्हाला खूप गेम यायचे त्यातले पत्त्यांमधले
तुम्हाला या पत्त्यांची गंमत सांगू का आता करोनामध्ये काहीच बाहेर जायचं कुठे खेळायचं नाही मग मुलांना कशात गुंतवून ठेवायचं. आणि आपण तरी काय टाइमपास करायचा मग आम्ही आहे ना. दुपारच्या वेळी किंवा रात्री घरात बसून का पत्ते खेळत बसायचे. अ म. हो ना मग दुसरा काही किंवा मग टेरेस वर मुलं मुलं जायचे बिल्डिंग मधली आणखीन दोन तिन मुल मग ते तिथे टेरेस मध्ये खेळायचे. तर तेव्हा त्यांची ना दया वाटायची. ना ग्राउंड वरती खेळायचंय पण म त्यांना खेळता नाहीे येत पण त्या प त्या यांनी गेमनी खूप साथ दिली होती त्या काळामध्ये
हो ह. त्या पत्त्यांमध्ये पण बदाम, चोर, राजा, भिकारी नाही का. किलवर सत्ती, किलवर सत्ती असे वेगवेगळ्या टाईप चे गेम होते मेंढी चोर.
अच्छा ते एक बदाम, सात बदाम सात येतो मला गेम खेळता.
हा नाही अजून पण खूप प्रकार आहेत त्याच्यात. खूप मजा यायची ते खेळताना हो ह आणि हो आणि कसं तेव्हा आमच्या लहानपणी आम्ही आउटडोअर गेम म्हणजे संध्याकाळी वगैरे बॅडमिंटन खेळायचं होती छोटीशी बॅट दोन बॅट्स आणून दिल्या होत्या वडिलांनी आणि बॉल होता मग ते खेळत बसायचं बाहेर खूप मजा यायची पण तेव्हा. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी असायच्या खूप भारी पण नसायचे ते पण ते पण खेळताना खूप खूप मजा यायची.
किती उशीर होईपर्यंत आपण बाहेर खेळत असायचे ना. घरचे हाक मारतील आता या, अंधार झालाय. तेव्हा आपण घरी जायचे.
हो हो.
अभ्यासाचा पण अभ्यास पण व्हायचा तरी पण आपले म्हण म्हणजे अभ्यास पण व्हायचा पण त्याच्या बरोबरीने सगळं व्हायचं खेळ व्हायचं. इतर काही स्पर्धांमध्ये आपण भाग घ्यायचे आपल्याला तेवढा वेळ होता. त्याच्या मुलांना हाय ना म्हणजे खूपच बिझी करून टाकलंय त्यांच्या अभ्यासामध्ये.
हो अभ्यासामध्ये आणि मेन म्हणजे ना उरलेला वेळ आहे ना तो वेळ ते टी व्ही बघण्यात किंवा मोबाईलमध्ये जास्त घालवतात त्याच्यामुळे त्यांना वेळ नसतो बाहेर खेळायला असय आता ना ते प वगैरे खेळायचे अस ना तरी ते आपले याच्यावर पीसी वर वगैरे खेळत
मग एकमेकांशी संवाद संवाद साधलाच जात नाही ना त्या त्यामुळे
हा तेच ना.
बोलणं खूप बंद होऊन जातं ते फक्त शांत राहून त्या त्यांचा फक्त ते मेंदूच त्यांचा तेवढा चालत राहतो त्या
हो ना हो ना त्यांना खरं ना त्याच सांगितलं पाहिजे बरं का. म्हणजे सारखं सारखं सारखं सारखं सांगत राहिलं पाहिजे कि ते मोबाईल, लॅपटॉप वगैरे त्याचे किती गंभीर दुष्परिणाम असत ते सांगितलं पाहिजे ह. पण मनावर, बुद्धीवर विपरीत परिणाम होतो ना.
होतोच होतोच बरोबर आहे, हा तुम्ही जरी गेम खेळ काय म्हटलं तरी शेवटी ते कम्प्युटरवरच आहे ना. बाहेर त्याच्याने शारीरिक हालचाल काहीच होत नाही शिवाय तुम्ही तुम असं तुमची नजर पण एवढी स्थिर होते की त्या डोळ्यांना सुद्धा काही व्यायाम होत नाही म्हणजे डोळे पण कोरडे होतात माणसांचे
हा, हल्ली घरोघर मुलांना चष्मे लागलेले पाहिलं ना लहान
हा कारण मग हेच ना त्या दुसरा त्यांना अगं, झाड दिसत नाही कि स्वच्छ हवा दिसत नाही, आकाश दिसत नाही
हो ना
जरा तुमच्या बरोबर खेळ या विषयावर बोलून पण छान वाटलं पण
हो, नाही मुलांना पण त्याचं महत्त्व आपण सांगितलं पाहिजे आणि हा आणि आपण पण ए ना असंच थोडासा वेळ वेळात वेळ काढून आपल्या मैत्रिणींसोबत किंवा आपल्या परिवारासोबत असे घरामधले े आपण गेम खेळले पाहिजे खेळ खेळले पाहिजे नाही का, तेवढच मनाला छान समाधान वाटत
हा फ्रेश वाटतं
हां
चालेल, हा आपण छान या विषयावर बोलले तुमच्या कडून माहिती मिळाली. धन्यवाद!
हा, तुमच्याशी बोलूनही मला खूप छान वाटलं धन्यवाद!